एकाच नंबर वरून पंधरा वेळा फोन केल्यावर दहा दहा मिंट. सांगते की मुद्दे न तीच करेली अरे माझं तर पहिला कंप कंप्लीट तर होऊ दे रे. तुझं थोडी एक आता थोडी तुझं कंप्लिंट होणार आहे एका व्यक्तीला थोडी एवढं कॉल होणार आहेत. मला थोडी तो दुसऱ्या कोणाला तरी थोडं कराया पाहिजे तुला. हे नाही तू का काय कधी जाणारेस? ते सांग मला कधी जाणार? कसं जाणार? काय काय करणारेस? ते सांग. बीटकॉनला पैसे जाऊन टाकायचेत.
बघूया आता आम्ही पगार आल्याशिवाय पैसे तर पाहिजेत ना काय तर. हॅलो.
ते ट्रेनचे ऑफर करशीन का रे खुळ्या?
अरे पैसे तर पाहिजेत ना खिशात. मग ते सात तारखेला पगार आल्याशिवाय जाऊ शकत नाही.
के डी एल ई मी कारणार होतो तीकेट बुक पण केलं नाही. म्हणला आपण भावा पैसे कमवायच, मस्त राव्हायचं.
हम्म.
गेलो तर किती होत्यात बघ गेलो मी करताकरता चार, पाच हजारचा लॉस होतय माहित?
हम्म.
त्यामुळ जरा जाय. अस टाळायचंच ते नाही एका अकाउंटला किती रिफर्नस होतात.
एका अकाउंटला ब्रेवएस्ट्रिच काय माहित नाही बाबा त्याच एवढं काय माहित नाही मला.
म्हटलाना काही दहा. आता ट्राय करून बघतो थांब
हं
जर झालं तर एक दिवसाच तर माझं राहायचं होईल.
हम्म
मग आता सबमिट केलो, एक अकाउंट काडलं रजिस्टर झालं खरं
हंम
ऍड झाल नाही अकाउंट ला. आई ग! काउन्स त्यानी कारता आता हे केलोय कॉइन डिसिक्स आता काय करू?
कॉइन डिसिक्स काॅइन्स स्वि
पोस्टाच्या बँकेचा अकाउंट निघतय का ऑनलाइन.
हं कॉइन्सूच माहित नाही तुला तूच मला सांगितलेलं सगळं.
लिंक आहे ना कोण सूचना करत.
हा लिंक आहे तेच लिंक बंद आहे वाटतं. तुला माहित असेल की कुठेतरी असल लिंक तेन नसेल तर करू नको.
तेच म्हणायलोय रं कॉइन स्विचची लिंक बंद आहे तेच म्हणायलो. बंद आहे, मला ते हे पाठव की सहाशेवाल. पेज ब्लॉक काय.
सहाशे वाल.
जय राम मंडळी एकच स्टँक संपलाय. का उघडलास तु, कॉइन आरे राॅग कस काय म्हणतात
हं
पिन रॉंग म्हणालय कारत्या
हं काय म्हणलेलो मी, आ हा आं
एक चार्च प्लाटी बरोबर आहे पण अरे म्हणजे सगळं करून झाल्यानंतर रॉंग म्हणालय. आस कसं काय हे. होय.
हम्म
यो काय विषय म्हणायचा.
अरे तुला काय सांगितल ते रॉंग म्हणतेच ते विड्रॉ, विड्रो बनवे ती विड्रो दुसऱ्या दिवशीच देतं.
कॉन्फिडंटली. तु का सगळं डाउनलोड केलायस का, झोमॅटो हे ते सगळं. सगळंच नाही पण, तू शॅडोफॅक्स वापरलायस का नाही अजुन, मारलास ऑर्डर‌. किती मारलास. दुसऱ्याच्या मोबाईल वर पाच सहा ऑर्डर म कंटिन्यू मार होतो दिवसाला. माझ्या याच्यावर दोन तीनच मारले. किती भेटते ऑर्डर. भरपूर भेटते पोट भागवण्यासाठी आहे बघ ते कमवण्यासाठी नाही. कशासाठी? पोट भागवण्यासाठी- दररोजचा खर्च निघण्यासाठी, गाडीतल पेट्रोल, त्यासाठी ते कमवण्यासाठी नाही बर. आपण रेफर अधिक करायची रे पोर्टर पण केलायस बरे मग सगळे डाऊनलोड केला एक कारदा पोर्टर शॅडो फॅक्स किती बघा टार्गेट किती आहे माहिती काय. जॉईनिंग बोनस पण आहे का रे तुला. पाच हजार आहे, पाचशे आहे सॉरी किती किती ऑर्डर वर? जून सोळा पर्यंत पन्नास ऑर्डर कंप्लीट करायचेत, जून गेलं कि तवा. हो.
हॅलो!
हा.
कॉल कटकर मी लावतो आता.